हॅलो, येतोय आता? हॅलो? येतोय काय व्यवस्थित आवाज? मला तिकडून थोडा कमी येतोय आता आवाज.
हॅलो!
हा येतोय ना?
हो हो येतोय आवाज.
हा तेच. काय वेळेस कमी तर काय वेळेस जास्त रेंजचा प्रॉब्लेम असेल एखाद्या वेळेस
तरी आता पाऊस वगैरे काहीच नाहीय.
नाही पाऊस नाही आता ऊन तापलं आमच्या इकडे ताच
हो ना? म्हणजे झाला थोडा रिमझिम रिमझिम असं पण असं एवढा नाहीये. बुआ अस जसं पावसात पावसाळ्यात पडतो तसा नाहीयाय बॉस.
अच्छा हम्म.
तइ शेड गावाते शेतकऱ्यांना कामात यायला पाहिजेस. सगळं पण असंय कारण द हा धरणात् तर कसं भरलंय तेवढं की ब जेणेकरून पाणी होईल एखाद महिना
हम्म. आता यावेळी तर आधी पूर्वीच्या काळी तर यावेळी झडी राहत अस असायची.
हो ना?
हम्म महिना महिनाभराची झडी राहायची आता तर नाही राहत तशी.
नाही रात आमच्या इकडे तर तीन तीन आठवडे सूर्यच दिसाय चा नाही एवढा पाऊस असायचा आता काहीच नाही आता म्हणजे अम पडला काय मोकळं झालं काय सारखंच वाटत.
हो कधी कधी तर पाऊस सुरू असतो आणि ऊन पण तापत असते.
मगाशी दोन मगाशी म्हणते सॉरी दोन तीन दिवसापूर्वी मी असंच बघितलं वर ते एकदम सूर्य पूर्ण आणि तिथं पाऊस पडतय म्हणजे जरी सा श्रावणात असलं ना श्रावणाचं एक वेगळं हे असतं वातावरण हा. तर आता ते असं बघत होती मी अरे सूर्य तर पूर्ण दिसतोय समोर आणि ते पाऊस पण पड तोय अस अशा पद्धतीच निसर्ग पण चक् रावला ना माणसानेच निसर्गाला हे करून टाकलंय ना?
हम् सगळं चक्रावून टाकलं.
हा तेच निसर्ग कुठे राहू दीलाय ना म्हणजे निसर्ग राहतो किंवा त्याच बॅलन्स आपण जर कधी विस्कळीत करतोय. तर तो कस काय बॅलन्समध्ये राहील ना?
बरोबर आहे.
झाडं तोडतोय काय नद्यांमधली वाळू उपसली जाते. काय डोंगर अ पोखरले जाताय काय?
धरणं घालून कुठे कुठे हे केले जातय.
हा तेच ना.
हम्म.
म ते कस काय नि सगळ बॅलन्स मध्ये राहील? पक्ष्यांना झाड प पक्षांना झाडं नाही राहत ते प्राण्यांना झाडं नही राहते, हं.
सगळीकडे. सिमेंट कोंक्रिटचे रस्ते, मोठ्या-मोठ्या बिल्डिंग्स
आणि ते उष्णता किती निर्माण कर तात ना, या बिल्डिंग ज्या असतात, सिमेंटचे रस्ते असतात, हे किती उष्ण ता निर्मान करतात ना, म्हणजे डांबरी रस्त्या पेक्षा सिमेंटच्या रस्त्यांची उष्णता जास्त असते, म्हणजे आता जे महामार्ग झाले ना, तर तिथं अक्षरशः टायर उन्हाळ्यामध्ये फुटून जा तात, या उष्णतेमुळे इतकी उष्णता असते. म्हणजे काही तुम्ही आधुनिकीकरनाकाच्या नावाखाली, आपल्या स्वतःलाच ते धो का निर्माण होतोय बो अस.
हम्म आपल्यापेक्षा तरी आप आपलं तर आयुष्य निभलं आता, पुढच्या पिढीसाठी किती समस्या निर्माण होतायेत.
बरोबर ये ना बरोबर ये. ती थोडी आपण, म्हणजे जाणीव आपण म्हटल्यापेक्षा जे कोणी कर ते त्यांनी जाणीव पण ठेवायला पाहिजे ना. हो, की नाही? म्हणजे फक्त त आपल्यापुरतं झालं, आपली सगळ्यांचीच पिढी ना, दुसऱ्यांचीच नही, आपल्या सगळ्यांची पिढी पुढ
हो जे करत आहेत, त्यांच्या पण पुढच्या पिढींसाठी ते आहेच ना. जे आपल्यासाठी, तेस त्यांच्याही साठी राहणार ये.
हं, ते लक्षात ठेवायला पाहिजे, प्रत्येकाने.
बरोबर ये.
त माहिती का? आम्ही मी जे ब्रह्मविद्या करते, त्याच्या श्वसन प्रकार, ध्यान वगैरे हे सगळय.
आता हे पुढे जाऊन, आम्ही ते गुरुकुल सुद्धा तिथ स्थापन करणार ये. जागा वगैरे घेऊन, अ इकडे आपलं राजगुरुनगरकडे. तर तिथं गुरुकुल, ते कशासाठी की आपलं जे आ ताची पिढी ये, ती तरुण पिढी प अशी, म्हणजे हे होऊन जाते ना आता, म्हणजेच त्यांना त्या नावाखाली येते, मोकळेपणा नहीये. किंवा सगळ्याच बाबतीत स्ट्रेस ये, त्यांना विचारांची हं विचारांची देवाणघेवाण नाही होत ये.
हं.
मग त्याच्यातन बाहेर काढण्यासाठी ती आपल्याला काहीतरी मार्ग पाहिजे, तर म त्यासाठी त्यांच्यासाठी विशिष्ट असं, सिलेबस तयार करून त्यांना ते आपण, कारण आपण असं जर सांगितलं तर ते ऐकणारे नसतात मुलं. तर मग त्याच्यासाठी हे वेगळ्या पद्धतीने, त्यांना हळूहळू ते त्याच्यामध्ये आणायचं, ब असं मग. आता आपण श्वास घेतो, श्वास हा चऱांनी किती अर्धवटच घेतल्या जातो, आपल्याकडन पूर्ण घेतल्या नई जात, आपण आपल्या श्वास महत्वाचा, पण श्वासाकडे आपलं लक्ष नस त, आपण घेताना म अगदी जागरूकपणे घेतो का श्वास?
नाही ती एक सहज क्रिया आहे. की घडते आपोआप. जाणीवपूर्वक घेतल्या नाही जात.
पण आपल्याला ती जाणीवपूर्वक घ्यायला पाहिजे. म्हणजे तो बघायला पाहिजे आप आपला श्वास आपण खोलवर घेतोय का कि उथळपणे घेतोय. हो की नाही जर कधी आपण खोलवर घेतला, तर तो पूर्ण नसांमध्ये जातो अवयवांमध्ये जातो ते ऑक्सिजन जे आपण प्राण घेतोना. श्वास घेतो म्हणजे तर तो जो सगळ्या नसां पर्यंत जायला पाहिजे. तेव्हा त्यांची कार्य सुरळीत चालतील ना. म्हणजे पायाच्या नखापासन तर डोक्याच्या कुठल्याही नर्वपर्यंत ती जायला पाहिजे. पण आपण जर अर्थ, स श्वास घेतला तर त्याच काय होतय आर्ध कार्बन डायऑक्साइड आत मध्ये अर्धा त ऑक्सिजन आतमध्ये मग त्याच्याने पूर्णपणे तो शुद्ध आपल्याला मिळतच नाही. मग त्याच्याने काय होतंय, की आपलं अवयंमध्ये कुठतरी प्रॉब्लेम तर होतो हो की नाही. हा ब्लॉकेज केस वगैरे हे तयार होता. आणि मग त्याच्यामुळे आजार तयार होत किंवा मानसिक आपल्याला चिडचिडेपणा वाढतो विचार येतात. तर मग याच्यासाठी पूर्णपणे अगदी श्वसन प्रकार आहेत. याचे पण आणि ध्यान पण कसं असतं की आपल्याला विचार स्थिर करण्यासाठी ध्यान मंत्र मग त्याच्यासाठी आपल्या श्वासावर लक्ष ठेवणं. गरजेच असत.
हो
मग हे सगळं आपण हळूहळू शिकवायच म्हणजे. आता तर मग जास् जास्त करून जे फिफ्टीच्या वरचे तेच ह्याच्यात सगळे सहभागी होतात. कारण सगळ्यांना माहित, असतं की हे आपल्यासाठी नाही आहे बा असं असं वाटतं प्रत्येकाला पण हे असं नसत. म्हणजे लहान प एक पंधरा सोळा वर्षाच्या मुला च
उलट म्हणजे खर तर अध्यात्म धर्म ह्या सगळ्या गोष्टी खूप लहानपणापासूनच शिकवायला पाहिजे. तेंव्हा कुठे त्याचा जेव्हा त्याची गरज असते. व्यक्ती जेव्हा स्वतंत्र जगायला शि लागते तेव्हा त्याला जेव्हा त्याची गरज असते. तेव्हा ते ज्ञान त्याला उपयोगात पडते. पण आपल्या इथे उलट आहे कि म्हणजे म्हातारा झालं सगळ्याच्यात न निवृत्त झाल्यानंतर ह्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिल जात.
तेच ना म्हणजे. मी खरं सांगते ताई म्हणजे मला म्हणजे मी पण अगोदरपासनं याच्यामध्ये सगळ्यात माहीत होत योगा हे ते सगळ्या गोष्टी पण हे जे करायला लागली तेव्हा अस जागरूक झालं मन की अरे आपण तर काहीच केलं नाही. एवढं आयुष्य गेलं पण आपण काही सुद्धा जाणलं नाही ह्या गोष्टी. विषयी म्हणजे अस व्हायला होत पण ठीक आहे आपण एक्सेप्ट पण करायचं की ठीकय. ज्या वयात आपल्याला मिळालं त्या वयात अक्सेप्ट करून घ्यायच.
हम्म तेव्हा आभार मानायचे परमेश्वराचे. हा जिथून मिळालं तिथूनच हां.
हां तेच ना मग आणि न म्हणजे जिथं चांगलं आहे ते वेचायचंच ब असं आपलं हे ठेवायचं. जे आपल्याला कुठ चांगल मिळतय ना ते वेचायचच
हम्म आणि जेंव्हा आपण ह्या गोष्टी शिकतो ना तेंव्हा आपण चांगलं जसं एक्सेप्ट करायला शिकतो ना तसं वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करायला पण शिकतो. की जे पटत नाही चांगलं नाही आपल्यासाठी योग्य नाही किंवा आपल्याला खटक त त्या गोष्टींकडे आणि आपल्याकडे ज्यांच्या ज्या गोष्टीसाठी विच म्हणजे उपाय नसतो अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला पण शिक तो प पूर्वी कस जेव्हा हे माहित नव्ह त तेव्हा त्रास व्हायचा ना त्याचा त्रागा व्हायचा. चिडचिड व्हायची आता तस नाही होत हम्म मी नाही करत हे योगा ओ म्हणजे हे तुम्ही म्हणतायते ब्रह्मविद्याचं वगैरे पण हे वाचते मी तर त्याच्यातन हे शिकता येत ह
अच्छा अच्छा!
आवड आहे वाचण्याची आवड आहे प्रत्य त्याच्यात न शिकते ती
बरोबर आहे मग हे कुठून का मिेळे ना आपल्याला जे मिळतय त्याच्याने आपण बोध घेतोय ना
हा, हा आणि आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करता येतो हे महत्वाच आधी कसं की वाचायची आवड आहे म्हणून फक्त वाचत होतो वाचत होत ते माझ तरी मी निरीक्षण केलं की फक्त वाचायच म्हणून वाचायच. खूप वाचायच पण मग ते उपयोगात आणण्यासाठी पण असत ना?
हा ते आचरण करण्यासाठीच असतं मेन म्हणजे वाचून सोडून देणं नाही योग्य ब ते उपयोगात आणणच महत्त्वाचं आहे असं.
हा!
आणि आपल्या इथं विपुल संस्कृती अ पुस् स्तक क ग्रंथ हे ते म्हणजे जे पूर्वी लोकांनी अनुभव घेतले त्याच्यामधन ते सगळ त्या ग्रंथातन आलेलं आहे
हम्म!
हो की नाही म्हणजे कुठलेही पुस्तक धरा तुम्ही तर हे सगळं आपल्या त्यांनी अनुभवातूनच दिलेले आहे आणि ते आपल्याला ते म्हणजे जेणेकरून पुढ च्या पिढीला त्याचा अनुभव मिळेल फारसा
हो आणि आपल्याला तर ते समोर ठेवलेलं आहे ते
तेच नव्ह आपल्याला तर आयतं मिळालयं.
ज स्वतः अनुभव घ्यावा लागला आपल्याला तर आयत मिळालं हे सगळं.
बरोबर आहे बरोबर आहे. आता आम्ही जे कर आता पुढचं म्हणजे याच्यात तीन चार लेवल असतात ना? तर आम्ही तिसऱ्या लेव्हलला पोहोचलो आता त्याच्यामध्ये सरांनी म्हणजे प्रगतलाच सांगितलं होत की बॉस जे काही त्यांनी दिलं ते म्हणजे पूर्वीच्या लोकांना ते तीस तीस वर्ष साधन केल्यावर मिळायचं.
हो हो!
तुम्हाला अथक क्षणात मिळून गेलं बो असं. म त्याची जाणीव पण तुम्ही ठेवायला पाहिजे असं.
हा हा!
आणि ते मेन म्हणजे एक तर स्वतःला आपण काय हाय कोण हाय.
हम् हं
त्याची जाणीव करून घेण. आणि जे आपल्यांना समजले ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण त्यांना त्या गोष्टी मध्ये आणून किंवा त्यांना त्याचा बोध करून देण.
हम्म हम्म
हे असतं म्हणजे याच्यामध्ये तर खूप आणि ह्या गोष्टींनी आनंद पण तेवढाच मिळतो बरं का आध्यात्मिक. त्याच्या याच्यामध्ये म्हणजे तुम्ही काहीही वाचा किंवा असं. जे आपल्याला समजत ना तेव्हा खूप छान वाटत ते की आपल्याला हे आपल्यापर्यंत पोचलो याच्यात खूप आनंद वाटतो असं.
हो हो बरोबर आहे.
चला ताई आपला वेळ संपला पुन्हा कॉल करू शकतो. मग तुम्ही केलाय का हा कॉल?
हं हा मी केला होता पण आता नाही करू शकत माझा दुसरा
नाही आता नाही करत हा नंतर करू शकत
हा मग रात्री वगैरे पाहिन मग.
अ रात्री रात्री शक्य न ध्यान असतात ना कारण साडेआठ र्यंत स्वयंपाक आणि ते असत त्याच्यानंतर जेवण आणि मग नऊला ध्यान असतं. मग नऊ तेे दहा दहा ध्यान झालं की मग त्याच्यानंतर जास्त विचार नको म्हणून मग मी न जास्त बोलतच नाही कॉलवर असं होत आता पण तुम्ही नंतर तर आता चारला वगैरे करू शकता मला.
नाही आता मी साडेपाच पर्यंत फ्रीच नाही आहे दोन क्लास आहे माझे. हम्म
अच्छा कसले क्लास घेता ताई तुम्ही मी ते साधा कॉल करू का तुम्हाला हे काउंटिंग होईल जास्त.
बरं चालेल.
हा